हॅलो येतोय का आवाज?
हॅलो
बोला ना, हा बोला ना.
काय करू राहिला?
काई नाई जेवाच आता.
स्वयंपाक झाला.
हा सायपाक झालं ना.
उपवास अस न आज?
म्या नाई धरला आज उपवास आज.
आहे का, गुरुवार बी नाई?
नाई नाई नाई मी धरीतच नाही उपास. वेद लहान हे ना तवर उपास धरीतच नाही. पिठलं पोळी हा हा तुम्ही
हाव का अन् दुध हे.
अकरा हा मला
दर्शनाला गेले नव्हते का
पुढ
भद्र मारुतीला
नाई
नाहीय का
पपा अनी ति आज हो का पपान ती इकड पप्प ती इकडे गेले असतील म्हणलं घोडेगावला
हम्म हा हो का
हम्म
हम्म काय चालू आणखी
त्यास्नी कांदा कापून देते
हा ओ का
हम्म
ह् तुमची मावशी दिदी कितविला आहे हे
कोणती ओ
तीचीस खेदायेची
तीच आता म्हणजी ती आज इंजिनिअरिंगच राहत नाही गा तर त तिडं आपल्याला तिला यायची तर राहण ना म्हणजे आता इडून पुढं मग एसीत येऊन बसल ना करायं मग त्यासाठी प्रॅक्टिस साठी तीन महिने झाली का मग लगेच ती नोकरी लागून जाईन आता
हाव का
हा मग प्री प्लांनिंग साठी जावे लागेल ह्याला पुण्याला
हाव पुण्याला आहे का
हा मावशीचा मुलगा तो अहमदनगरला आहे
काय करतोय काय करते ते
दोघ बी इंजिनिरच करते ती
हाव का मामाची दिदी हो म
ती बी इंजिनिअरचच करते पण त्या इंजिनियरच करती म्हणलं ती पण ती कन्नडला आहे
हाव का
हा त कमी ना आणि मोठ्या मावशीची बी इंजिनिअरचच करती
बरं आहे ना चांगलं आहे ना ते नोकरी लागल तर चांगलं होईल ना ना नोकरी लागल चांगलं होईल म्हणलं
पहिले सुरवातीला पेमेंट किती राहील माहिती का पन्नास साठ हजार सुरवातीला ते आवाज येत नाही काय
किती हा बोला ना
अवं म्हणलं त्यांना सुरवातीलाच पन्नास साठ हजार रुपये पेमेंट राहील
हा
हो
पण अदोगर पैसे लागले असलना शिक्षणाला लई
शिक्षणाला एक वर्षात दोन लाख रुपये
बापरे. पण मग भविष्याच चांगलं होऊन गेल ना त्यांच.
पण मग डायरेक्ट आता कायमचच होऊन जाईल ना, कायमचच होऊन जाई.
हा बाई चांगलं झालं ना, मग चांगलं होईन ना.
हो.
हू. हू. हू. हू. दादू काय करले?
नाही तुला काय करायचंय आहे बाळ पुढं
जेवला का काय माहित नाही, बा आपल सांग कोण सांगितलं ते पण एवढं विचारत नाही.
असल ना ग पोल पोलीस आर्मी काही
आस. ते नाही. ती अशी नाही बसत क्लास करायची काडशिवरील आता पलसारला.
एम एस सी आय टी करायची काय पण अ
तिन ना, स्टोरी ठेवतील ती.
हा, हा, हा.
त्याच्यामध्ये आर्मीच अन् ते राहत पोलीसच
हा.
आर्मीचच राहत जास्त करून.
हाव का?
हू.
काय माहिती त्या आत होत्या त्या का? चूप,
आत मध्ये होती ना
दीदी आपली.
दीदी नाही. दिदीच फोनवरच बोलाय टाइम राहत नाही.
दिदीन हे कोरल्या काय फोनवर.
नाही नाही दीदी नाहीते मीच.
हाव का ते दिसत नाही न ते मला काय ठेवलं म्हणून. तिला कस
मई मम्मी पाहती ना तर मम्मी सांगितलं ति चिऊना पाय आज असं ठेवलं. तसं ठेवलं.
मला तुमच्या मम्मीलाच विचा विचारायचं होतं मेल माझ्या फोनवरून काय ठेवती काय दिदी. हा का हा का?
मम्मी म्हणती.
ह
दिदी सारखी पोरगी भेटणार नाही. मम्मी होती दिदी सारखी पोरगी भेटणार नाही पंधरा वीस मिनिटं. याता साय पक करतीडाळबट्टीचा.
हा करती म्हणा साहेपाक त्याच्यात गण हुशारे पण मंग. घराच्या बाहेरच निघत. नाही न पुढं पण जायला नाहीच म्हणती.
हं.
अशी धट नाही तुमच्या वाणी अ.
तिला आवडतच नाही कुठ जायला.
हम्म, बोलायला आवडत नाही, कोणी पाहुणे आले कोण गेलं कोण आलं काही माहत राहत नाही.
तेवढं बाकीती माझी चिवच नाही मग चिव राहती असं हे करती.
हम्म.
चिवा कोणाला बोलून काही वघ बी नाही काय
हा, तसं पाहिजे मला माणूस पण मंग इतकनी पाहिजे.
हा.
हा हा.
नाही बोललेलं चांगलंच आहे.
अ हा. हम्म्. कोलटा आहे ते काही चालतच नाही यंदा आहे ना.
नाही, प अंटीच्या ते केलं ना.
कोणा.
गुड गुडे गावला केलाते मावशीन ती.
होव का तुमच्या.
आमच्या गाव अक्का करीन, खेडे्याच्या अक्का करीन ना.
हा, हो का.
हम्म.
हम्म. नाही आले ये काका, आम्हाण नाही चालत नाही घराच्याना.
आमच बी घराची अससली चालत आणि तसं ते बाया म्हणत होते म्हणे मंदिरात काम बी चालणार.
हम्म, मंदिरात काम चालेल ना त्याच्यामुळ चालणार नाही आपल्या गावात.
हो.
हम् हा का.
हम्म
हम्म. नाही का मावशी अन् काका आले त जो आपण फिरायला मंग बरं का.
पुडा
अक्कलकोटला अन् त्याला.
पण ती मावशी
तुझ्या मावशी, तुमच्या मावशी अन् काका कोणय.
मावशीं ते म्ह आता कल्पण मावशी तेच ना.
हा.
हा, आता ते आत्ता जाऊन आली.
हम्म, चाल त्यांचं आम्हाला जायचं होतं रविवारी पण मग माणसं माणसच गेले.
हा.
त मग म्हणे, तुला लय आले त आता जाऊ आपण त्यांच्या गाडीत.
हं
हम्म
जमत कसं ग आम्ही आता पंढरपूरला
हा, सांगित मम्मी सांगित्यात मला.
ह
हम्म, बर, हाव का, आजींन त्या पण होत्या आहेन.
आती कडची आजी होतीन.
अग किती जण गेलते तुम्ही?
आम्ही पाच जण गेलतो. पण इतकं ते टाच जण आम्ही रिजिट गर्दी होईल होती.
हा,
जागा नाही पुरत त्याची तेवढी.
नाही नाही जागा नाही पुरत.
हसताना बसली ना लगेच घेऊन जात. बसलेना जात परत
हम्म्म, बरं, चालन मग ठेवू का?
हा,